हो आवाज येतो का.
हो येतोय.
अच्छा गोष्टीविषयी सांगेल काय चालू आहे. काय चालूय म्हटलं. ड्युटी वर आहे ड्युटी करतोय का हो का. हॉस्पिटलला माझ काही नाही घरीच काहीच नाही सध्या अच्छा अच्छा. आ पाऊस वगैरे कसां आहे. ते आहे तुझं आवड का अच्छा अच्छा आमच्याकडे तर रोज नाहीये. आमच्याकडे अधून मधून येतोय पाऊस. स चिप् मिळाले म हो का तुमच्याकडे तेवढा नाहीय पाऊस आज चालू आहे बस पाऊस. हम्म खूप जास्त आहे का पाऊस. हो.
हा.
चछच
पाणी होत ते.
अच्छा!
ड्युटी नाईट ला करतोस का.
नाही बेची.
ीच. द्यायची आहे.
बारा ते आठ चा टायमिंग आहे.
हॉपिटलला म्हटल्यावर कायम झा. का जी नेम झालेलं आहे तुझं.
जे नम झालं.
हो का ते किती वर्षच असतात.
तीन वर्षे.
तीन वर्षाच अच्छा. हम्म म्हणजे तेच केलं का अकरावी बारावी झालेली आहे का?
हा बारावी बारावीच्या नंतर.
बराायच्या नंतर केलं. पुढे काही ट्राय करावं लागत होतं ना. फर्स्ट इयर ला वगैरे काही चालू आहे का?
झालं कं्प्लीट झालं. पण माझा डिप्लोमा नाही आला त्यामुळे बाकी त्या ह समोर समोर जर डमिशन- राय अस ते डिप्लोमा आणि रजिस्ट्रेशन लागत त्यासाठी
म्हणजे थांबावच लागत रजिस्ट्रेशनला मग किती टाइम लागत तुम्हाला
रजिस्ट्रेशन ला सहा महिने लगतात येईल.
अच्छा अच्छा बराच वेळ असतो मग. म्हणजे रवि स्टेशन वईपर्यंत पुढे काही करतायत.
नाही.
अच्छा अच्छा.
रजिस्ट्रेशन येईपर्यंत आ.
जास्त दिवस. हा बरं आहे ना पण ते काहीतरी पाहिजे प्रॅक्टिस होते ना तुम्हाला त्या फील्डमध्येध्ये. हम् त्यामुळे पाहिजे ज.
हो.
जॉब केला म्हणजे अनुभव होते आणि तुम्हाला बरेच वॅकन्सी निघत असतील ना.
वॅकेन्सी टायमा टायमाला नाहीत निघत.
अच्छा अच्छा.
हम.
म्हणजे कधीतरी निघतात का ते.
कधीतरी असं जशा पाहिजे तशा निघत नाहीत परं. आजप मतूनच
हम्म हम्म पण हेथ र रिस्टेशन चालेयच. च् हे रिट्रेशन झाल्या तर काही कर. त नसेल मग असं प्रायव्हेटच जॉब नाही का?
हम
हम ह घरी कसे आहेत सगळे
सगळे चांगले का
भाऊ बहीण किती आहेत तुला
भाऊ तीन आहेत
हो का
बहीण आहेत तीन
अच्छा अच्छा मोठी आहे मग फॅमिली तुमची
हो खूप मोठी
अ बहिणीच लग्न वगैरे झालं.
एक एका बहिणीच झालं दोन बाकी येता.
अच्छा अच्छा तुझ.
माझं बाकी छोटं आहे मी सर्वात
अच्छा मग बरच टाईम आहे तुला
हो
हम्मम् भाऊ पण छोटे आहेत का तुझ्यापेक्षा
हो
हम मग काय पाहायचं काम नाही मग आरामात आहे सगळं
हो
बर सेटल झाल्यावर बघता येईल
सेटल व्हायला टाइम आहे अजून एवढ्या लवकर नको
सेटल झाल्यावर बघता येईल
सेटल झालेवर बघू
हो ना तोपर्यंत काही करून घ्यायचं तर जॉब करतोस म्हटल्यावर काय पाहायचं काम नाही घरी नसत ना मग तुझे भाऊ काय करतात
एक आता जॉब नाही करत बारावीला आहे
अच्छा अच्छा म्हणजे शिक्षण चालू आहे त्यांचं अच्छा का
हम्.
तूच मोठा आहेस का?
भावा आहे पैकी मीच मोठा आहे.
अच्छा अच्छा तुझ्यावर जिम्मेदारी आहे म्हनायच मग
हो.
हा बर. मग दोन बहिणीचं करायचं आहे का लग्न
हो बाकी अजून त्यांचं करायचं.
अच्छा अच्छा हम्म हम्म. त्या काय करतात.
एक एकीच जेनएम झालेलं आहे ते ड्युटी करते.
अच्छा अच्छा तुझ्याच फील्डमध्ये आहे का? छान आहे मग दोघं बहीण भावानी एकच फील्ड निवडली.
हो.
नाही का दुसरी फिल्ड मध्ये जायला हे नाहीये अस. ते कॉम्पिटिशन जास्त आहेत ना. हे कसं खाली राहत नाही माणूस याच्यावर
हम् नाही आता बहुतेक जीएमच्या फील्डमध्ये बरेच आहे माझी पण बहीण माझ्या बहीण झालेलं आहे ना.
हम.
तरमुळेय म्हटल. हम्म तिने पण जीएनएम केलेलं आहे.
कॉम्पिटिशन जास्त आहे ना.
हा बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतो.
जीएनएम साठी म सर्व बेसेस साठी आता कॉम्पिटिशन आहे.
हो का.
हम्.
ती पण जॉब करते का का मग
ती पण जॉब करते
तू कुठे गावाकडेच राहत. कुठे बाहेर राहतो रूम करून वगैर
बा बाई नासकम करून
अच्छा म मग तूझ त करत असशी
इकडे माझ मिस आहे.
अच्छा म्हटलं स्वतःच बनवतं का काय?
नाही. मस ला स्वतः बनवला नाही.
नाही का तुलाही तर असेल ना स्वयंपाक वगैरे येत नाही अच्छा अच्छा. ट्राय करायचं कधी म्हणजे एकटा राहतोस ना त्यामुळे येवड्याचय.
हम् एट्रय काता
हा कधी म्हणजे मेस कधी चालू असते तर कधी ती सुट्टी पण देऊ शकते. तात ना त्यामुळे आपण कून बघायचं कधी
होघवा का स
हो काहीच येत नाही का मग तुला बनवता
श आहे त
य त
ह
जाऊ शिकता शिकता शिकून जाशील हळूहळू
होम
हम्म जॉब वगैरे करून थकून पण जाते ना म्हणस होत नाही ना
हो गेटिव एझाम पता
आवाज येतोय बाजूला हॉस्पिटल ला आहेच का
ते
अच्छा अच्छा हा आवाज येतोय तिकडला मला
हटल ड्युटीवर आहे ना अजून सुट्टी नाही झाली नाईट स्टाफ हा नाईट स्टाफ आला नाही असजून
अच्छा
हम् नाही्ट पाटशो नाही सटेटक
हम्म हो ते आल्याशिवाय तुम्हाला जाता पण येत नसेल ना वेळ झाला तरी पण तुमचा सुट्टीचा थांब असला
थांबव थांबावच लागते
काम अवघड आहे मग तुमचं म्हणजे टाइम झाला तरी जाता येत नाही दुसरं असतपालेश्वरय
हम
दुसरा्या स्टाफ आल्याशिवाय जाता पण येत नाही ना तुम्हाला
नाही दुसरा स्टाफ आला की जात येत नाही
हम्म पेशंट असतात ना त्यामुळे
आ पेशंट नसले तरी पण जाऊ देत ना डॉक्टर
हा त्यांचं पशी पाय ह त्यांच्या हात खाली पाहिजे त्यांना कु कणी इमप्रेशन कधी येईल सांगता नाही ना त्यामुळे कच जाऊ देत नसतील ते
तेच त्याच्याचमुळे रालतात कारण की आपण निघालो तरी एखाद्या वेळेस
हा एमर्जन्सी पण असते वेळ छान निवडली तुम्ही
अ म
हम्म अनुभव येते शिकायला मिळते ना घरच्यांना पण टेन्शन राहत नाही कधी गोळ्या वगैरे देऊ शकता तुम्ही घरच्या घरी तुमचा सपोर्ट होते ना त्यांना आपल्या घरच डॉक्टर म्हटलं
प्रॉपर डॉक्टर नाही म्हणजेच
पण पूर्ण माहिती राहते ना तुम्हाला कशाला कोणती गोळी लाग ते काय आजूबाजूची पण वि विचारतात गोळी द्या वगैरे असं कोणी या असलं तर आता माझी बहीण आहेत त्यामुळे सांगत बर मी आमचं तिलाच विचारतो आम्ही जास्त करून
हम्म
गोळी वगैरे
हम् ह
ठीक आहे म पेशंट आहे मी जेवण बाकी अजून टिफिन नाही आलं
अच्छा अच्छा
ठीक आहे मला पेशंट आलाय बघतो घ त
ठीक आहे ठीक आहे चालेल ल हो